हॅलो
आवाज तर लय बारीक येतोय.
हा बारीकच येतोय. त्या ओपन पण नाही होत. काय करूल शेतात.
काही नाही बसेले शेतात.
ह्ं
का म्हणत्या पाहुणे, पाणी पाऊस बरा आहे का तुमच्याकडं?
तुमच्याकडं. तुमच्याकडं बरं आहे का आमच्याकडं बरं आहे चांगलं आहे.
काय म्हणत्या मग?
दाजी रिकामलचांड करून ठेवला आता.
हे करून टाकतो ते बाबा मग
काय ते फोन का? हा काम बरं आहे मग.
मग नाही बरलं तर ऑटोमॅटिक लॉक होऊन जातो ना ते.
हा का हम्
काय म्हणते मग आता आल्या का?
नाही उद्या येणार आहे ते आता.
हा
हा उद्या आज तेरा झालं उद्या सहावा निघणार.
हा
पण गेलाय का शेतात.
नाही मम्मी घरीचय.
बाई लयच आभाळ आला आता पण.
हा ना त्याडबल येतो काय कर.
हा ना लयच पावसानातले परेशान करण लावलं.
वतेगण वावर पडीत.
काय माहिती काय करतो म्हणे पाऊस कमी यंदा लई.
कायच कमी आहे.
हं बसेले काय करतील तरी. डोक लावीत होते रिकम रामाला म्हणलं होता दाजी फोन घेतला. चाळीस हजाराच ते हासत आता बर आहे ना म. हॅलो हॅलो कट झाला की काय? हॅलो हम्म
का आवाज आवाज नव्हता येत का?
नाही.
हा का त्याच्यातच आहे ऑप्शन कॉल करायचं?
हा
मी आता आलो पण पाहिलं नाही.
त्याच्यातच आहे. नंबर टाका लागत त्यांना म्हनलं नंबर सांगा त्यांच्या पाठ त्यांच्याकडून नंबर घ्या. म्हता कॉल राहिल तेवढा पूर्ण करू हि म्हणते पोस्टाच याच्यावर येत नाही मी आता एवढं करून पाहते नंतर आले तर आहे नाही तर मग जाऊ द्या देते नाद सोडून त्याचं करतच नाही पूर्ण
हम
पोस्टाच्या ह्याच्यावर पैसेच नाही येणार मा मग काय करा आता तरी त्याला काय माहिती मी त्या वाच याच द्यायचं पाहिजे होत महाराष्ट्र बँकेच
हा
हम्म दहा मिनिटं हाय कॉल बी आताचि तीन मिनिटं झाले
किती मिनिटं आहे ते हा का चालेल त्यांन मग आपलं कुठे पैसे खर्च व्हायचे
हा
आपलं काय कॉल बी अनलिमिटेड नेट बी अनलिमिटेड
हा होय तुमच फायजी हाय
हा
फायजीचे नेट फ्रीच हे
हा
हा
गेले आज मग आज का निघेल सांगलीला
आज ते पैसे दिलं नाही त्यांना
हम्म कोणी
शेठ ना
हाव का
पैसे लागत होते मला त्यांना पैसे मागितले होते दोन तीन दिवस त्याच्यामुळे मी गेलच नाही
हा
एक तारखेला महिनाभर
हा हा
त्यांना म्हणलं मला काम या आज लवकर पैसे द्या पैसे भरायचे
हा
देना तर झालयं आज उद्या आज उद्या माझ गेलंच नाही मग त्यांना पैसे द्या
हा हम्म मायनस मायनस नाही देत का ते कोणी कोणी घेतलं वावर
त्यांना शेट ना
हा का
हा ते म्हणते आम्ही अली म्ह सध्यानी पण आपल्याला पण लागत होते ना आता
हा ते ते दिलेय का मग त्या बाबाला गावातल्या
दिले ना पन्नास हजार
हा का
पन्नास हजार दिले अजून पन्नास हजार द्यायचे
हम खूप लोचांड आलं बाबा दि
हा मग काय आता घर बसल्या घा घरबसल्या
एवढं अल्लाद बशीला होता काय तो माणूस एवढ्या मागं
नाही बसला नव्हता त्यो
हो.
टायर पडलं होत, तिथे बसता बसता.
हा.
हम अ. अलगत उभा असन त्यो नाहीतर मग
हा, ते टायर त्याच्या पायावर पडलं होत.
हम. तोवर ह्यो
खालील वाट्या मारील वावर होत.
हा
फोन केला, काही उचललाच नाही तुम्ही?
केल्यावर आपल्या
हा का, परत काय झालं केला होता?
फ्री झाल्यावर मग ती कॉलवरती बोली, मला बोलायचय बोलायचय म्हणलं बोल मग.
हो का, हा.
तवा कॉन्सफरन्सवर होती, तुमचा फोन आलता तवा ऐकत होती, आपण काय बोललो म्हणून.
हा आरे वा! हा हा हा.
तिचा आवाज नव्हता येतं, का बारीक?
नाही मला आवाजच नाही आला, मी माझ माझ बोलले.
तुम्हाला म्हनली का? बस झालं ना बस झालं ना.
तेव्हा मला भांडायच्या हेच्यात हा ऐकायला पण नाही आलं.
ते म्हणली मला बोलायचं म्हणली, मग डबल म्हणलो लावतो मग थांब.
ह हम. जाऊ द्या, आता दुसऱ्या वेळेस म्हटल्यावर लावा आ हा.
पुणेस दिदीला फोन केलता? एक दिवस.
बई! बरं. नाही सा
आणि दिदिला सांग ना मम्मीला सांगून देईन ना, पागलवानी अशी का ही करते का?
ते कळायला पाहिजे ना, पागल ये. ति नंबर गेली मागायच.
बरं मग दिदिला बी माहितीय काय?
अन मग दिदीला माहित झालं.
बरं. लग्न नाही करायच, अन याला त्याला कशाला सांगित बसत्या बरं.
आपण थोडे सांगतो, तिच सांगते.
हा लग्न करत असल्यावर माहीत झालं, त मग काही नाही वाटत हो हा. विचारा मग समज करायच बायचान्स असलच तर, मग काही नाही वाटत ना?
मग काय आपल्याला नाहीच भेटले तर, करण्याची बाबत मग काय?
मग तसं असलं, तर मग हा ये भारी ना मग.
हम तिच्या मम्मी ते नाही म्हणत्या हो.
हो, लग्न.
हा.
आपल्या तेच जमत नाही कु
हा ते आहे म्हणा
तस ते तिची मम्मी ते आहे आपल्या पाहून येतली तिकडून तिचे काकून ते सगळ पाहून येतले आपल्या
हा काही नाही चालतय आता सारकडं कायला एवढं
सगळं चालत लोक जे भिमचे घरन आलो इथे मराठी हाय हा मग करायला लागल्यावर सगळ चालत
हा.
हम्म.
त्या दिवशी ते आले का त्याच्यानंतर ती मालमनी झाली का म्हण कपड म्हणला हा म्हणलं शतात चालला म्हणे हा तेवढाच ल ग तुम्ही आले मागून
हा भेटतोय मला
अह
कितीची म्हणाली आपण गाडीवर जाऊ म्हणाली
हा तुमच्या म
त्यांची मम्मी म्ह आप तू दहाजी ना जर पाहिलं विलास पवार न तुला बी मा रील म्हणे मला बी मारील
तिची मम्मी काय नाही म्हणत का?
तुझ्या मम्मीला जां माहिती आहे बोलतेस म्हणून मी
हा
हम्म.
बरं
एवढी गृहमी त्यांची रात्री घरात बोलती ती फोन वर तिची मम्मीला समजत ना सांग कोणाला बोलते काय
हा ते आहे म्हणा
म
हम्म नवीन झालं नाही त्यांचं काम पूर्ण
हम्म.
नवीन घराचं नाही काम पूर्ण झालं त्यांच्या
नाही अजून
हम्म हम्म.
स्लॅब बाकी आहे अजून
आला बग पाऊस हा
नाही ना आता टॅक्टरची मोटरच काढून आणली
हा.
त्या काय आहे म्हणते म्हण त्याला मोटर मोटर अह मोटर काय म्हणते त्याला? मोटर काय म्हणताय कोण मला बी नाही सांगतायन त्याला बॅटरी
हॅलो.
बॅटरी कस काढून त्यानं ट्रॅक्टरची पावसाजव ना
ते जास्ती म्हणा
काय नाय आणली घरात काढून छोटून
काही नाही मग दोन हे घेऊन या काय म्हणते त्याला टर्नर दोन टर्नर आणल ते बॅट पिकला जोडेल तसे लाईट चालते त्याला घरात.
हा, का?
हा लाईट गेल्यावर.
हम खराब नाही होत का?
नाही.
हो, ना. मला पयला तो फोन ते गाणे तू इकड हुय.
खराब नाही होते ते हम.
काल रात्री लावलाता, कधी ना तेवा?
आ.
रात्री लावला होता, का फोन?
रात्री तुमचा फोन आला.
हा.
अम तुम्ही ठेवला, आणि लगेच तवा पण काँलवरच होती ती.
हो, का?
हम नाही करत.
आ मला आवाजच नाही आला गडे मी भांड्याच्या याच्यात होते ना, तुम्हाला बोलले.
हा.
हो. पंचेच आहे काय? खरचं, खरच पंच विचय. द्या तुम्ही हॅलो!
एक मिनिट ह, मी एक चाललयं.
म्हटलं खरंच, पंचवीस चा हाय का फोन?
एकचं मिनट.
मला करा, म्हणलं खरंच पंचवीसचं आहे का?
अरे, आवाजचं याय नाही म पत्र वाजवल
बरं बरं ठेवते, मग.
झालं का टाईम?
हा हा, झाला.
बरं बरं.
हा शोधायला गेला.
करा कट को